हल
हा त्यावेळी तुझा आवाजच येत नव्हता आता बोल की.
हा हा. मी ना स्पीच लिहिलाय म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये सेव्हन मेंबर्स आहेत त्यांना पण स्पीज दिले. त स्पीच स का.
म्हणजे कशाच स्पीच आहे.
अ म्हणजे आम्हाला ना ऍडव्हटाईज करायच्या स्टुडंट्सच्या समोर. आमच्या पॅनलच वोट करायसाठी तर मी इंग्लिशमध्ये स्पीचलेले. आणि तीन मेंबर्सला हिंदीमध्ये दिले तीन मेंबर्सला इंग्लिशमध्ये दिले. सॉरी चार मेंबर्स आणि मी इंग्लिशमध्येध्ये बोलणार आहे.
कशाबद्दल स्पीच द्यायचा आहे म्हणजे तू काय झाल्या. आणि काय फंक्शन आहे काय तिथं कॉ स्कूलमध्ये. एक मिनट ह. हा ताई आली काय बघ जरा.
नाही. हॅलो.
हॅलो हा हा आता यालेय काय.
नाही. हॅलो.
तुझं मला यालय आवाज.
खरं तुझही ना.
परत करते थांब.